काय करताय?
काय नाय बसल्याली आय तू काय करते?
काय नाय मी जरा बाहेर आले होते वॉकिंग करायला. हा तुम्ही कुठे होत्या आज?
मी पंढलपूरला.
हा का, खूप गर्दी होती का?
हा होती ना.
म झालं का दर्शन नीट?
झालं झालं, तुम्ही नीगेले का?
गेलो होतो ना.
तुमचं झा तुमचं झालं का मग?
हा झाला ना.
अच्छा.
हा बाकी काय चालू आय मग तुमचं?
काय नाही आजुन काय चालणार तरी.
तुमच कॉलेज सुर
काय नी आजुन आजण काय नी चालू आय आमचं. हो हो चालन चालन. तुमचा आवाज नाय येत मला.
काय ग?
हा.
काय चालूय मग तुमचं?
आ?
मला फोन ला
तुमचा आवाज येत नाहीये.